हा बोला आम्ही ना रस्त्यान व्हतो वारा लागत होतो, त्याच्यान आवाज नव्हत येत.
घरी आल का तुम्ही?
घरी काय चालू आवरतचे सोयाबीन टाकान नेले आणि बी खायच नेल. वाटण्याच.
तेरा
त्या वावरात किती दारणाल खेटून गेल आणि वापस आलो. परेशानीच परेशानी मग आता वापस आलो, आता इकडच्या आवरत आलो, आता इकडच्या वावरत आहे ना काम मी इकडच्या वावरात निंदितो मी आता
हा हा
हम्म्, खूरप तिकडच ये काय कनू वान तिन टाकेल. मग आता इकडे म्हणल घेऊन येइन मग जेवढ होईन तेवढ तरी. तिथं युरिया घेऊन युरिया टाकायचंय मग कामच्या अस सरी लाहऊन गेली.
त्यात काय ओ?
काय माहिती.
ती काय केल तिथे काय भेटेल ते
बेडवर नाही ति लय भारी तिचा काही तान नाहीये. ती मस्त चाल करुराहीली पण हि लई लाल झाली.
अ तेव याची भजे काय म्हणायच होत मला आता पाचशे टाकायचे. तेव्हा होत ते ऑनलाईन करायच होत का?
हा ऑनलाईन करायच आहे ते पंधरा हा दहा पंधरा झाले.
किती लागा त म्हणजे किती रुपयाला पडत ते आपल्याला
काय ते
पक्षी तात्याचं
ते कृषी खात्यातून स्वस्त आहे आपल्याला पण इकून मागून बाहेरून घेतात ते माग आहे.
हा ना मला घ्यायचे ते काही ते त्यास मग
अ तुम्हाला काय घ्यायचंय?
मला कपशी मध लावल घ्यायचंय.
शिल्पा मॅडमचा फोनवर येऊ रायला बरं का!
हा तुम्हाला आलताकाय फोन चालू होते त्यात माझं काय?
हा, जाऊ द आता बोलू द्या. केला तेच म्हणत असं बँकेत गेल्या का आणि काम केलं का? केल म्हणा मग काय करा आता ते बँकेवाले नाही देऊरले पासबुक गुरुवररलो. ते कृषीखात्यातु ना तर ते कमी भावे आहे. अ पंचाहत्तर रुपयाला पिवळे प्याड आहे.
हाव.
अ ते पो घेनंत ये न का?
हम.
ते चाळीस रुपयालाच आहे पण मग ते बाळबू काय म्हणे मायकच गोणी भरली म्हणे फक्त तुम्ही लूर घ्या म्हणे ते लूर एवढा काही माग नाही कृषी खात्या तून सर नजुरले आता काल मी तिकडे कङ शागनला गेले तीन दिवस तिकडडे गेले खुलता बदला मग ते ना कुडं बुक हे केलं मग आता ते मलाच करणे ऑनलाईन संध्याकाळी पण मग माग भेवलं घ्या आणि बा जर नाही पैसे दिले.. त आधी पैसे सांगा, मग बुकिंग करा. कारण ते फोन पे मारा सांगितले आहे ना. तसात आता आपल्याला.. हा एकदा कपशी ऑनलाईन करायची आहे.
हम्..
गायकवाडशी चार चार फोन हायत व़हय.. तिज्या ज्ञान.. आ तिथ चालू मतदानाचं त्याच्या ते कोणीच म्हणाव आहे मतदानामुळे
तेज मा बाळ किती का काम चालू
हा.. आणि दुसरं एक जण भेटण हा म्हणलं हो ते सिकंदर काकू आणि ते बी नाही म्हणून दिल त्यान बी
ह..
ते बी काया
आपल्या मोबाईलवर नाहीवत कधीऑलाईन
नाही ना.. सेतूमधून होत नाही तर दुसर कोण होत आता मी महेश.. महेशला विचारला त.. म्हणे सांग
हौ का
हा मशणा जर करून दिलं बरोवीन मग जा कपशीण जाचे जणसणावर कपशी करू आणि दहाजणीच्या नावावर हे करू मक्काच्या बॅगी पुढं उजून भेटाच ये ना आपल्याला मग दहाजणी लगेच तवृत्ते आहे कारचई बाजरी उनोळी आणिन उळी गुमुग.. त्याच्या ना काल शोबण मला फोन केला आणि नीलिमाला फोन केला रुचरताईला फोन केला पण मग काय माहिती भीएम सर बी होते चौदर सर होते ते दुसरे दोघं जण येल होते मग आम्ही काही कोणाच नाही फोन उच्ला
हम्म
म कार्या वरुनच फोन करायचा असतं ना वाटतं मणच केला तर चौघला ग आम्हाला एकी ला न्यूज हा ते फोन कौन म्हणे नीलिमा ताई आणि तिथ म आंगण वाडीत आहे काय आ आण लगेच
आा
बाय त्याना ठेवतग आपलं उच्ल तिचंनी उच्ल मग असं होतं ना आपल्याला काय कारण दोन दोन्ही मेंबरला कर त ना इिकण लावची तिकून बी घ्यायची
ह
तसं नाही केलं एकीकून घातलं आणि एक एककून सोडून दिला ऋचिरा ताई म्हण माझा फोनच नाही उचलला म्हण तीनअस होय कोठ नाही पहिलं तुम्हाला जेवण झालं
पस घ र गोळा घ्या ज
जायचं नाही का मग एक्सरे काढला
नाही नाही तस होत जाय आज रे आज नाही जात उद्या जाइंन परवा जाईन कारण त्या वर्ष श्रद्धाला जायचं
हाय घाई नका करू पटकन एक्सरे काढला के तेव्हाच
नाही नाही एक्सरे काढूनच घेईल.
एक्सरे मध्ये ना त्यावास काळात या असं कळत नाही ना.
हम्म
ते आपल्याला ना समजत नाही बा आपले दुखन म्हणजे जसं जसं येव होतं का तसं चरत चालतं ते अंगामध्ये
ते मी म्हणत होते ते रुपा तर भरले म्हने पैसे मगे हिशोब काढूनग आपल्या ते याच्यामध्ये भरले
हा ना ते आता पाहते ना आता किती आहे काय तिला जप पाहून लिहि नाही तो
ट्रान्सफरकारचे तुम्हाला ट्रान्सर नाही केले वाटतं केले वाटतं.
हा
ग्राम संघाला ट्रान्सफर करणे.
हा ना मग इकडं ट्रान्सफर आता तिच्याकड जाणय तिच्याकून लिहून घेण त चेक सही घेना ही मग इकडं ट्रान्सफर करण ते
मग ती काही हा म्हणा मी पैसे घ्यायला म्हण मी उसलूली क्रॅप लोन मग आवरवर.
हा आता ते माफ होऊ राहिलय हे दुसरं
काय करायच भुई मुग लाऊ ना एकदा बघू खाली खाली येवईल सगळंमारग
चाल मला तुम्ही आता झाला मग पाच सहा मिनटं झालं आता
मी नाचीि तीन ल
हा हा
नंतर येणार नाही चांगलं त्याच किती कसत नाही